हा येतोय की.
कुठे गेलतीस पप्पा ए चमते म्हणून ओरडाल्यात.
पलीकडे गेलतो ओ, हे बाळाला घेतलेलो.
हा हा हा हा.
मुलगी आल्या ना
हा हा हा.
मग ती दीदी खाऊ करत होती त्याला म्हणून घेऊन बसलेलो.
हा हा.
हम हम.
बाकी काय?
बाकी काय तुमच्याकडे बा. आमच्याकडे काय?
काय नाही काय, काय मम्मीला मदत करतीस काय नाहीस तू?
मम्मीला काय आता ता काय नाही आता मम्मी न चहा करून दिल्या. चहा पिलेय आता झोपलेलो निवांत. नाही मम्मीच करते आमची मला आल्या आल्या मम्मीच्या हातचा चहा लागतो.
हा मग
हम्म, मग चहा करून दिली चहा पिलो. हम्म झोपल्यालो. मम्मी गेल्या बाजारला. आज आमच्या गाव
हम् आज बाजार असतोय तुमचा आमच्या पण गावचा बाजार असतोय. आमचा पण असतंय, पण आमचं सकाळी असतंय.
हा आमच्यात संध्याकाळचं असतंय आमच्यात सोमवारी आणि गुरुवारी दोन टाईम भेटतात. दोन दिवस भरतंय.
हम्म कुट गावात यायला लागते काय?
होय गावात गावात आणि माळावर असं दोन हे हाय.
हा हा. हा गावात आणि माळावर.
हम्म कडी भरतोय. मग आम्ही धरतोय.
हा हा हा मग बाकी काय?
मग काय तुमच्याकडं.
कोण पाऊ कोण कोण पप्पा उचललेलीत काय
तूमचा मळ
चहा मी आत्याकडे गेलतो तिथेच. हा हा च्या चहा मी आत्याकडेच पिऊन आलोय.
हा. हा. घरी गेला की नाही मग?
गेले ऊशेर आले. मग ते लागत नव्हता ना कॉल, मग मी नेहाला लाव अ लावली.
ह हा.
मग, परत तुला लावूया म्हटलं तिच्यासोबत बोलत होतो.
हा. हा. मग तेच म्हणल, मी पहिला लावलो फोन मग, अजून आल नाही म्हणून मग नेट चालूच ठेवले होती मग
हा. हा. तिच्या गाडी चेतक घेतल्या ना मग, ते विचारत होत किती किलोमीटर पडते वगैरे. कितीला घेतल्यास मग, म्हणत होती लग्नानंतर
या.
होय, तेच की आणि चार्ज म्हणजे पेट्रोलचा एवढा महिन्याला, होय महिन्याला दोन हजार घालण्यापेक्षा, तीनशे तीन चारशे रुपयांमध्ये भागत ते आपलं महिना. मग तेच म्हंटलं मग, काय तू तू एक दिवस, ती एक दिवस गाडी घेऊन येणार काही नाही माझी गाडी काही पेट्रोल लागत नाही. ते काय फ्रीमध्ये आम्ही दोघी त्याच्याच गाडीत त्याच गाडीवरन येणार मग ही.
हा, हा, मला म्हणलंय माझं लग्न झाल्यानंतर आपण दोघी हा, आमच्या इकडूनच यायला लागतय तिला.
हा. मग तुझी गाडी काय दादा आणि पप्पाच वापरत्यात आता.
हां दादालाच की द्यायचं मग आमचा पप्पा नाही मारत.
मारत नाहीत?
आमचं पप्पा गाडी मारत नाहीत नाही. सायकल गाडी मारत
मम्मीला शिकव.
आमची मम्मी पण नाही मारत.
हा. हा.
ते साडी नेसून आणि पहिल्यापासंन हे नाही आहे ना, त्यामुळे आत्ता लगेच जमत नाही ते.
होय आणि जमत नाही ते. ते आणि काय तर घे
ते ड्रेस वगैरे घाातलं तर कसं जे शिकायला येतय हे करतं पाहिजे ना हे असं साडीवरती नाही येत हम्म.
होय.
असं त्यामुळं
तू कितीला घेतलेलीस ती ऍक्सिस?
आता चल. नाही मला ना एक लाख टोटल त्या सकट एक लाख बत्तीस हजार ला पडलेली.
हप्त्या सकट म्हणजे?
हा म्हणजे, हप्तचा हा एक्स्पेक्टेड दहा
हंम्म. मग तुझा हप्ता कमी झाला असेल की, तो म्हणजे एकदम भरल्यावर कमी झालं नाहीत पैसे.
ह. मी एकदम मी फक्त डाऊन पेमेंट भरलेला पंचवीस हजार.
हा.
असे हप्ताच भरले होते. अरे, पंचवीस हजार भरलेले मी फक्त.
हा. हा. चांगला आहे की मिक्स
आलो चल, आलो चल, घेतो चल मी अभ्यास आलो चल घरात. आलो की चल, आलो चल दोन मिनिटात आलो चल. हॅलो. हॅलो. पोरं आहेत बहिणीची. एक इथेच असतंय नई. मग त्याचा अभ्यास घेत त्याला रोज सोडायला लागतय सकाळचं.
हा हा तूझ जास्
व्हय रोज मीच सोडते. ते की हम्म सकाळच्या नऊला असते ना शाळा. हम्म.
हा. हा.
डि के टी ला आहे.
हित सांगली नाक्याच्या हितं अनंतराव भिडे.
आं.
आनंतराव भिडेला आहे काय म्हणलं?
हा अनंतराव भिडेलाच हाय.
हा ते येता येता लागते तेच ना.
हा येता येता लागतंय ते.
मग जाताना घेऊन जातीस का काय परत?
आई नाही घेऊन जातात की त्याला हॅलो.
हा हा दुपारी सुटत, दुपारी सुटेत असेल हॅलो.
हा दुपारी एक वाजता सुटतेय मग काका येऊन घेऊन जातात.
हा हा मग.
हम्म, काय नाही. त्याची मम्मी पण तिथेच आहे ना टीचर. डी के टी मध्ये डी के टी लाच हाय.
मग ते तुमच्याकडेच राहतोय, तुमच्याकडेच राहते व्हय तेव.
हा तो आमच्याकडे राहतोय तो जात नाही. तिकडं मम्मी कड त्यांच्या. इथंच तेच राहत आत्ता लहान गटात हाय.
हा त्यांच्या प अ ग गाव कुठलं त्याचं?
कोरोची.
कोरोचिचा हाय होय? हम्म हम्म.
हम्म कोरोची च हाय तो जात नाही मम्मीकडे इथंच राहतोय. त्याला तिकडं गमत नाही. मम्मी त्यांच्याकडं लहान असल्यापासून इथं राहतोय, त्यामुळं तो इथंच राहतोय, होय.
इथं कोण आहेत, बारकी पोर छोटी पोर आहेत काय?
छोटी पोरं कोण नाहीत.
मग तू मारत असशील त्यांना अभ्यास कर अभ्यास कर म्हणून.
नाही मारत की असं नाही मारले की परत हे करत नाही. मारत नाही कावतोय तेवढं जरा ऐकत नसला तर मार कधी मी, हम्म.
दररोज अभ्यास घेतीस मग
रोज घ्यायला होय माझ्याच मोबाईल येते नाही सगळं.
हा.
ओ, कशाला काय करतोस? हम्म सख्या काकांचा मुलगा.
हम्म. मग आणि काय. निवांत काय मम्मीला मदत करतेस की नाहीस?
आता मार खातोय.
आता थांब बोलवतो तिला हा बोला की.
जेवण बनवायला मम्मीला मदत करतीस का नाहीस.
हम्म. करतय मी आता बाजराला गेल्या एवढं काय नसतेय संध्याकाळचं आमच्यात.
चपाती, भाक भाकरी
भाकरीच करत्यात आमच्यात. आ?
हा. वहिनी असल्यावर काय करत नसशील मदत.
वहिनी असल्यावर नसतोय काय करत, वहिनीच करत्या सगळं.
हम्म. आता वहिनी आल्यावर काम लागतंय की बाळाला घ्यायचं तुम्ही.
हम्म. होय आता बाळ आहे बाळाला घेऊन जा जायचं तेनी कर ये येरे रस्त्यावरून गाडीेत येत्यात. ये लवकर चाललो बघ मी घरात.
रोडलाच हाय होय तुमचं घर? हॅलो.
येच बा हा बोला की.
रोडलाच हाय व्हय तुमचं घर?
होय रोडलाच आहे सगळी दारातच आहेत. जा की उजेड हाय दिसतंय. या म मी हाय की मी घेऊन जातो य. ये लवकर, नको जायचं नाही तिथं. तिथ जायच नाही चल. तिथं जायाचं नाही आपल्याच जायाचं चल. चालतय फोन करते तुम्हाला आणि थोड्या वेळाने हॅलो.
ये अजून एक दोन मिनट बोल, दहा मिनट होऊ देत. हॅलो.
हा.
हॅलो. एक दोन मिनिट बोल अजून, हॅलो.
ते पाच, पाच मिनिटाच च हे असतय वाटत ओ हॅलो.
नाही त्या ह्याच्यामध्ये ऑडिओ ह्याच्यामध्ये कनई दहा मिनिट आहेत म्हणून सांगितलं, दहा मिनिट बोलायचं.
हा हम्म हा हा.
हा मग आता ते ती अजून एकटी फ्रेंड होती ना ती पण ती पण तेच म्हणत होती., दहा मिनिटं बोलायचं. मी पण म्हटलं चालतंय ठेवतो. ती म्हटली नाही दहा मिनिटं बोलायचंय.
हा हो.
हम्म. मग तु-तु-तुम-तुझे किती टास्क झाले?
माझी झालेत की एक आठ नऊ झालेत आठ, नऊच आहेत माझे.
फक्त एवढेच झालेत? ही अजून एक ती फ्रेंड आहे तिचं झाल्यात वाटतं भरपूर, भरपूर झाल्यात वाटत तिच्या.
भरपूर मी पहिला सुरुवातीला काही केले नव्हते ना फंक्शनमध्ये होते त्यामुळं.
हा मग म्हणजे माझं आणि तुझंच राहिलंय वाटतं फोनच काम.
हम्म. अजून एकटीच तीन पण केली नाही काय, आज सकाळपासून दोन केल्या नुसता. शिवकन्या हम्म.
तिचं काय ते दुसऱ्यांदा परत टास्क आलाय तीचा. आधीचा कम्प्लीट झालाय ना आपला. अजून पहिलाच टास्क हाय. हम्म. आता आपण कुणा कुणाला करायचं व्यक्तीला आपण किती वेळा करू शकतो? पाच वेळा.
हा पाच सहा वेळा. तीस कराय तीस काहीतरी करायचे होतात फक्त.
पाचजण पाहिजेत की मग, आपण फक्त किती जण झालोय, तिघच आहे. चौघंच आहे, मग कसं करायचं?
अ कोणाला तर ऍड करायचं मग आणि काय करतासा मग.
हा. हा. तेच की मग, तुझ्या कुणाला तरी ऍड करायला पाहिजे.
हम्म होय. मी म्हणलेय माझी बहीण पण लागली बघू आता शिवकन्या काही म्हण त्या बघून मग करायचं‌. बहिण कर तो म्हणल्या माझी. शिवकन्या विचारून दिदीला सांगतो म्हणलं ना.
हा हा. चालतंय हम्म हम्म. मग दुसऱ्यांचा नंबर पण कोण उचलत पण नाही आणि त्यांच्यासोबत कसं
होय आणि ग्रुपला ऍड झाल्याशिवाय दुसऱ्यांचे नंबर पण येत नाहीत ना.
होय ग्रुपला अजून ऍड झालं नाही. किती टास्क झाला ग्रुपला ऍड होतंय ते?
काय माहिती कसं काय
हम्म. हा हा‌ चालतंय. कर काम कर, मी करते तुला परत फोन.
हो.
हॅलो.